हॅलो.
हॅलो, येतोय का आवाज?
हा बोल यालागलाय आता आला. हॅलो. जेवलो बाई आत्ताच झालं जस्ट तू.
आ. हॅलो. हा हा. हम्म, काय म्हणते सागा. आवाज आडकालाय पूजा.
हॅलो.